हॅलो हा आवाज येऊ राहिला ना आता.
हा एवरेला काय करते.
काही नाही जेवण झाले आत्ता झोपले होते पण
अच्छा.
हा तुमची झाली जेवण.
जेवण झाला आता म्हणलं आता कॉल करा.
हा न जेवायला आणि तेउशीर झाला.
म्हणजे एजपेक्ष होतो पण आज आता मला कॉल कराय होता ना पटकन आवर
हा का
कसं वाटलं मग कार्याच अँपच काम
भारी हो त्यात हा त्याच्यात कणी व्यवस्थित कामरत राहत पण मग आपल्याकडूनच पूर्ण होत नाही
आता करतो ना आपण कोण वेळ काढून त आता बाकी कामा निवून
हा ना त्याच्यात आता ती हम्म आपण तिघीजनी अजून दोघीजणी कमी ये आपल्याला कॉल करायला
आजून दोघी जाणि करात
आ तुमच्या ओळखीच असल तर
अगं बाई हाय आहे एक पण मग आता सगळलाशी अस वेळ भेटत नाही ना जाऊ दे आपण काय शिकलो एकदा
हम् आपण आपले समजा आपण तर कधी असं काम करीतच नव्हतं पण मग जसं कार्य ॲपमध्ये काम करायला लागल्यावर आपल्याला कळालं का आपल्या जीवनाच्या आधारित काय काय राहत
तेच ना परत लिंग समभाव होत म्हणजे धोरणाच्या दृष्टीने कस ते लिंग आधारित या गोष्टी नव्हत्या
हा ना मंग तेच ना पहिले कसं पोरामध्ये पोरी म फरक करायचं आता नाही न तस एवढं
आणि कार्य ॲप मुळ बी आपल्याला जास्तच समजलं
हा
हम्म
आपण शिकलो ना त्याच्यातून भरपूर काही शिकलो लिंगभेद कसा परत महिल
पण नाही ना शिकण्याचे पण आपल्याला पैसे दिले ना
हम
तुम्ही शिका पण पैसे पण घ्या
तेच ना परत कस ती बघ कोणते कोणते अडथळे येते सामाजिक दबाव कसा राहातो
हा
जाणीव जागृती कशी राहती गाव पातळीवर कसं राहत आणि परत ते तर ते आणि मुला मुलींचा हक्क कसा राहतो
हा आणि आपल्याला मासिक पाळीमध्ये आपल्याला कोणत्या आपली स्वच्छता सुरक्षा कशी ठेवायची ते शिकवलं
प्रत्येक गोष्टी शिकलो ना आपण महिलाच्या कुटुंबातील कशी बा हिंसा कशी आहे जे लिंग कसा आहे ह्या बऱ्याच गोष्टी आपण ॲप त्याच्यातून शिकलो
हा कार्य ॲप मधूनच शिकलो आपण आणि आ ता आपल्याला हे कॉल म्हणजे, आपल्याला पण समोरच्या महिलासोबत ओळखच झाली पाहिजे ना बोल
त होत. म्हणजे किशोरी वय किशोरी वईच मुलीचे लग्न लवकर एवढ्या मोठ्या सगळ्या घर सांभाळाच्या जबाबदाऱ्या आणि अत्याचार हे सगळं म्हणजे बायालाच सहण का करायला लागतं. या गोष्ट तिथून आपण त्याच्यातून शिकलो ना.
अनुभव आला ना, आपल्याला त्याच्यातुन बराचसा. आणि आपल्याला असं वाटतं, कार्या अँप अजून चालू राहिलं पाहिजे. अजून आपल्याला माहित ती आली पाहिजे, अजून आपल्याला काम आल पाहिज त्याच्यातलं.
हम्म त्याच्यावर त्याच्यात आत आपला आवाज आपण रेकॉर्डिंग करतो. परत तोच आपला आवाज आपण ऐकतो. अस तरी केलं होतं का? आजतक केलं नव्हतं, ना आता कार्या अँप
कडून आप-आपल्याकडून काही चुका होता आपल्याला ते आवाज आपल्याकडून कळत ना, आपण असं बोलायला पाहिजे. आपण आज तसं काम करायला पाहिजे.
होना, तेच ना परत या, त्यांच्यात बाल विवाह कसा थांबला पाहिजे. किती म्हणजे किती किती गोष्टी, कायद्यानं काय अठरा वर्षपेक्षा जास्त कधी मुलीचं लग्न किती म्हणजे एका मै त्रीणीला आपण बोलू शकत नाही. एवढं
जेवढं आपण कार्या अँप मध्ये बोललो, कार्या अँप मध्ये शिकलो.
हम्म
आणि हे पण ना अ वयाच्या घर, आपल्या महिलाच्यावर किती जबाबदाऱ्या ते घर काम. घर काम, जबाबदारी पार पाडता पाडता ती स्वतःला ही विसरुन जाती.
हा
हे पण आपण त्याच्यावरून शिकलो ना.
तारा ताईला केला होता, मी पहिल्यांदा कॉल.
हा.
मंग ते न उचलला होता. त्यांच्यासोबत बोललो.
हा
हम्म. तुम्हाला केलात, भाऊन उचलला होता. मला वाटलच होत, म्हणलं जेवायला जायला असानं, मग आता सगळं आवरे परंत टाईमच लागतो.
हा मंग आवरून करून म्हनला आता, करण्याचे परत ते बघ आपल्या हेच्यावरच आपल्याला जास्त बोलायचं आपली स्वतःची काळजी कशी घेतली. स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे.
हा मंग आपल्याला माहिती होती न ती, तुम्ही सांग त्या काही समजा बाहेर इतर सांगत्यात. आपल्याला बी आपल्याच आयुष्यात बदल केला जातो ना.
तेच ना, ऐकून आन आपल्या जर त्याने ती स्टोरी पाठवली बारी बारी म्हणजे चांगलय आपले प्रश्न पाठवले ते त्या प्रश्नाची उत्तर दिली. तर काही चुकले बी आसल तरी पण त्यांनी आपल्याला अभिनंदनच केलं.
हा आपल्या चुका समजा चुका समजून घेऊन केल ते येना. आणि पहिल्याच जाय आपल्या पहिल्याच जीवनात आणि आता कार्या अँप च्या जीवनात कार्या अँप पासून आप म्हणजे सुरुवात केली. त्याज्यापासून आपल्यातच बराचसा फरक पडला.
म परत मंग परत सगळं नेऊन देई आणि आता सगळं आपण ऐकलेलं महीला सांगतात काय तील त घरातच करा का अ बाहेर काम करू नये का असा कोण ये सुरीला त्याने किती भारी भारी म्हणजे स्टोऱ्या पाठवल्या. स्त्री त आणि पुरुषात काय फरक ये, स्त्री कमुण हे करू शकत नाही. स्त्री पण सगळ्याच्या दबावमध्ये रहू शकते.
हम्म
तिच्या खांद्यावर फक्त संसाराचच ओझं आहे का? असं पाठवलं. त्याच्यामुळे आपण पण शिकलो ना.
हा आपल्याला माहिती झाली ना त्याची
म
पहिले आपण कोणतं एवढं मनावरच घ्याय च नाय ना, जसय तसं चालू रुटीनच आपलं जीवन चालू राहायचं.
तेस नाही पण आता आपल्या
कॉल मुळं पण आपल्याला बाहेरच्या, बाहेरच्या बायकासोबत माहिती होईन, ओळख होईन. त्यांच्या जीवनाचं आपल्याला कळन आपल्या जीवनाच त्यांना कळन
एकमेकी सोबत संवाद होती. मैत्री मैत्रिणी बनत्या
आपण म्हणतो का आपलं समजा नई बई ओळख नई नाई ओळख नई आता कॉल केल्यावर त ओळख होईलच न
कॉल केल्यावर पण पण, आपल्या मैत्री मैत्रिणीपेक्षा पण कार्या अँप आपले एकदम मित्र मैत्रिण झाली अगदी जवळची. कार्या अँप वर किती बिनधास्त ‌प्रश्न सोडले आपण अशा मैत्रिणी तरी सांगतो का?
मला तसं वाटतं कार्या ऍप मध्ये अजून काम आलं पाहिजे.
व्हय न, काम बिन आणि परत त्यानी आपल्याला केलेल्या कामाचा आपल्या तोडक्या मोडक्या भाषेच जसे प्रश्नची उत्त त्तर दिले असताण तसे त्यांनी आपलाला मोबदला पण दिला ना
हा दिला ना.
जाणून पण घेतलं तेव्हा, त्या मोबदल्यामध्ये आपल्यात बिन थोडस संसारात त्याचा हातभार लागला.
हा, कार्या ॲप मध्ये असं, महिनाभरासाठी असं काम आलं पाहिजे. दर महिन्याला दर महिन्याला रोजच काम आलं पाहिजे.
आणि कोण समज एवढं काय करू श ऑनलाईन काम कोण ग्रामीण भागाच्या महिलांना देऊ शकत
हा
ग्रामीण भागाला कोणी देईना ऑनलाइन काम जे इतके सुशिक्षित राहते जास्त हम्म हे एज्युकेटेड राहते. ते काय आपले विचार जाणून घेते का?
नाही आणि त्यांना आप आपल्या शिक्षणाशी घेणं नाही, त्यायना त्यांना आपल्या वयाशी घेणं नाही.
विचाराशी घेणं नाय.
विचाराशी घेणं नाय, फक्त आपले विचार जाणून घेता ते, ते तुमच्या बोलण्याचं दृष्ट ते कोण वागण्याचा दृष्टिकोन आणि
कार्या ॲप एक मेव फक्त हे कार्य ॲपच ना ऑनलाईन मध्येय दुसरी कोणती? संस्थाय का दुसरं कोणय आणि
नाही ना ते ना त्यांना आपली चेहरे सुद्धा माहिती नाही.
हम्म तेच ना.
हम्म हम्मं.
चांगलय चालू असलं पाहिजे आपल्याला आपल्याला माहिती होती. हम्म कळालं ना आपल्याला पण.
परत एक महिलावर आतेचार होते त्याचा कायदा काय हे, हे पण आपण त्याच्यातून शिकलो ना घटनात हि घटना ना दृष्टी
त्याच्यात आता तुम्हाला कसं कामे एस एआरपी सारखं?
हम्मं.
महिनाभरा सारखं तसं आपल्याला कार्या ॲपमध्ये पण काम आलं पाहिजे.
येईन म विसर आटला तर चर्चा असवत जाणून घेतल्यावर.
हा हा.
परत स्वतःचे आपण काय करतो स्वतःचे आहाराकडं पण लक्ष देत नाही. हे पण आपण कार्या ॲपमणून शिकलो ना, कि कसा स्वतःचा आहार पण घ्याय कसे किती गोष्टी शिकलो.
आपण लक्ष देत नाही ना आपल्या स्वतःच्या जीवनात पण. काय खावं काय घ्यावं फक्त काम. आणि दुसऱ्याच्या असं दुसऱ्याच्या खुशीतच आपण आपली खुशी मानतो ना.
तेच ना आणि परत ते एखाद्या महिलेचा कसा नवरा दारुडा असल्यावर तिला किती जबाबदाऱ्या पार पडाव्या लागत्यात
हां.
महिलावर किती प्रचार होतो. परत तेच तेच एक महिला आसुन किती हिंसाचारज सहन करावा लागतो तिला.
हां.
महिला फक्त कोन महिला या दृष्टी कोणानी त्यािच्याकडं पाहिलं जातं.
कार्या ॲपमध्ये तसंच म्हणजे सगळ्याला सम्हा संमभावना आहेच ना.
हाना तेच कि म्हणजे तेना तेच प्र जाणून घेयचं ना आपल्याला महिलांसोबत असं का?
हां.
ते जाणून घेतल्यानाय आपण म्हणतो तेच मनमोकळ्यापनानं उत्तर दिलं ना
प्रश्न सोडवले ना आपण ते पण.
हम्म हं. लिंगभेद, समभाव ह्या गोष्टी थोडी आपल्याला एवढ्या .
नाई माहिती होत्या आपण पण त्या कधी आपण अशा विचारात आणितच न्हव तो. कधी आपण त्या गोष्टीचा कधी विचार केला नाइ. आणि आपण काय दुसऱ्या बाईचा सुद्धा विचार केला नाही क माझं आयुष्य अस तिचं असं का मग.
हम्म काहीच नाही.
नाही,
शिकलं म्हणजे असं ते कधी फक्त सतत काम काम! काम कधी बदललत तर हेच नयी बदलतच नयी ना कधी.
दहाच मिनट राहात ना शालू ताई! हा चालल ठेव का मग?
मस्त झाले काम? दोन मिनिट थांब ना,
ओ बारा मिनिट ये का?
नाही ग पाच दहा मिनट झाले का,
हा, दहा मिनट झाले ना,
ठेव,
हा ह,